तेरा हजार पाशे म्याल द आहे
हो टोटल पंधरा हजार गण जाते
भार गिरीे मग निेवात खाऊन पिऊन टेनशन फिरून सगळं आपल्या फियला पण मिळते
हो
काय परत आयुष्यात जा झालं तर काय झालं तर झालं नाही तर नाही आणि कुठे गेल त मजजतन परत तुसरीकडे कुठे गेल नाहीस
पहिल्या ट्रिप तेच होती मग नंतर आता लाट त लास्ट्रेक्च झाली
ते झाले खालत कुठ गेलं नाहीस का तू इकडं दक्षिणला साऊथकडे
नाहीय तर
तिकड निघत नाहीत काही जास्त
ह असतच की पण त्या टाइमला आपलं कॉलेज असतय
होय येवगे गेलाय वाटते की कुठं कुठं
येवग्या गेलाय केरळ ला
केरळ ला गलाय व्हय
हा
अरेला त्याच पण फिरायचं आल
बालाजीकडून तिकडे गला येवग्या
होय खरंच आलायचल त्याला बक्क
हं
तू गेलतास की नाही बालाजीला कधी
नाही
हा
हम् हं
गेलाच नाहीस व्हय
हम्म ह
विडा तर काय दंडोबाल जायच
हो
अ आलतोच का नाहीस का दंडूबाला
अलतो की
बर
एकदाच आलतो बग
कधी आल्तास
झाला असल आता त्याला चार पाच महिने
आह
नाही अस विचारता नाही
ये कीआहेेत कॅमरा घेऊन
येईल की
हे तर कॅमेरा लागणार भाद्यान मला जरा भाडं कसं घेतोस
हजार रुपय दिनको
हो एवढं
होय
काय सांगाल्यास
कमी करराय कायता
हम्म म्हजे कस बघ दोन तास साठी पाहिजे किती घेतोस दोन तासासाठी पाहिजे असला तर
चारशे रुपये
चालते मग करा काय तर बघुया मित तर्र म्हणाला किरे पाहिजे कॅमेरा जराघ थ मग कुठ तरी जायच होतं ना त्यासणी फोटोशूट ला काय तु का बंद केलास काय फोटोशूटच
होय मराठीेत नाही शिप नाही घेत काही येत नाही का कोचघयच ते
हॅलो बंद केला अस काय म्हणटलं र
हं.
बंद.
होय होय बंद केले
हो ना
हम्म.
बर
अ्् काय नाही निवांत
हम् हम्म हम. बेगन बडायला गेलता गेलतो तर आलतोच काय?
अजतय आहे.
हा होतच होतच
हम्
तवा वेगळं दिसत होत आता पाऊस पडल्या वर लय भारी दिसते
हो हिरोगार होते
आण पाणी सगळं वरण जाते त्याच्या
हो
रेल ला बघितली मी
हम्म
ते पाग बुडलेला असते सगं
हो
पाणी कुठून येते काय म्ह तिकडे व अस नदी गताय काय काय माहित
हम्. ट लावलेला तू बोल नाही रे इथे जिथ जिथ नाहीे तिथं लावलेलं ते उघोल नाही हॅलो झाले आले जरा ति गं दाखवय ना ह तिघं विकायचंय मित्राला
ते अंडोलीत नलेला ते
एरडली इेत नाही कुठा आहे हातीतनलत एरडली इेतन चाळून न्यायला आलं तो.
बिन रा आलोस की हतता विचारालतस का मला आता फोन करतस.
कुठे मिळते का विचार ल रे चांगली व्यारायटि हम्म आमच्या इकड हाय मिळाली आम्हाला व्हरायटी चांगल्या मिळाल्या.
आले ना चांगलं. अपलारातगवात
हम्म.
ह तिथ असतेच लावलेली लोकांनी आणलेली.
हा.
जरा एक बिंडावर घेतलाच की भास होते दोन तीन बिंड घेतलाच की पावसाळ्याच पावसाच्यावर येत ते सांगलं.
होय आम्ही उन्हाळ्यात लावलेलो बाबा आमचं उन्हाळ्यात आलंय चांगलं मस्त वई
पाणी असते तुमच्याकडे नदी काठची सगळी तुम्ही?
होय.
वाडेच पनी गमजल गरी
झालं की सगळं कमी झालं.
परवा म्ही आणलतो ते एक आठवड्यामाग फुलू तर पाक व रालत पायरीच्या आता कमी झालं असेल खली गेय असेल मग आता
हो.
मग आता स्वच्छता करून मग देवाने खाली येणार
हो तव्हाच केले असतील ती एका दिवसात करत्यात.
हम्म
पूजारी ती ब्राह्मण आहे हे करतात एका दिवसात
हो सगळं स्वच्छ करून
चालतय लावतो तुला नंतरन हा ठेवू काय?
हा